हॅलो, हॅलो.
हा आवाज येतोय ना?
हो येतोय बोला.
हो, कुठून बोलताय तुम्ही?
भुसावळ.
हो का.
हो तुम्ही?
मी फुलताबाद, बरेगाव बाजार सांगवी फुलदाबाद परत
हो का, होय. काय म्हणता बाकी?
काही नाहीत, कधी पासून तुम्ही ऍप्स वर?
मी म्हणजे आता जॉईन केलय मी सध्या, एक महिना होईल मला अजून.
एक महिना होईन का?
हम्म तुम्ही?
मला आठ दहा दिवस झालेलय.
हो का, आजच करायचे होते टास्क कमप्लीट तुम्ही नाही केल का अजुन?
अ नाही आता माझे म्हणजे आता आता भेटलेले आमच्याकड ना तर आता चालूय करण कॉल.
हो का?
अजून आता दुसराच
हो का, ग्रुप मधुन माझे बावीस झालेले
बावीस झाले का? हो का
हो
तीच कर नाही का, मग ते पूर्ण?
हो तीस करायचे आणि मग मराठीतून ट्रान्सलेशन येतं
हो का
काय?
म्हणजे अ मराठीतून येतं बा ट्रान्सलेशन मग आपण त्येला हे करायचं का?
हो ते ऐकून ऐकून आपल्याला टायपिंग करायचे असते
हाव का? यो टास्क
हो ते तीस कंपनी झाली हे, तरच मिळतात.
हो
आणि एक ऐंशी मिनिट कम्प्लीट पाहिजे आपल्याला, मग ते प बावीसमध्ये सुरू जातात किंवा चोवीस मध्येच होऊन जाता
हो का
हो
हां
बाकी काय तुमचं कायं, लग्न झालेलंय का?
नाही नाही अजून
लग्न नाही झालेलं का?
नाही.
काय करता मंग काम जॉब वार असण काही?
नाही माझं शिक्षण आता कम्प्लीट झालेलं असतं
हो का
हो, ग्रुप मधून घेतलेला का नंबर?
हो, ग्रुप मधूनच घेतला हो...
ते आम्हांला ज्यांनी ऍड केलेले त्यांनी सांगितलेलं आहे, ग्रुप मधूनच घ्यायची फोन अन् कॉल करा म्हणे.
हो ग्रुप मधून घ्यायचं.
किचास माहित नाही राहत ना, ते का ऍप्स मध्ये आहे की नाही आहे म्हणून.
हो... बाकी जेवण झालं तुमचं?
हो माझं झालेलं आहे लग्नं, मला तीन मुलं आहे.
नाही हो, जेवण झालं का नाही तुमचं?
हो जेवण झालं.
ह काय बनवलं होतं?
अ बनवलं हो आज
होय हा
हो
तेच आम्ही कुरूड्यांची भाजी बनवली होती. हो.
तिकडे भुसवळ्याला पण आमची पाहुणे आहे, पण आता मला नाव नाही सांगता येणार.
होय.
हो ब्राह्मणान समाजामधले पण आहे बरेच जण तिथं.
कोण? हो का असं मोबाईलवर आहे ना, कास्ट वगैरे नाही सांगायचं असतं आपलं नाव, ऍड्रेस.
हो, का.
प्रॉपर ॲड्रेस वगैरे नाही सांगायचं असतं, हा..
हो.
ऍड्रेस नाही सांगायचा समजा.
हा ऍड्रेस, नाव वगैरे नाही सांगायचं असं.
गावच सांगायचं का?
हा म्हणजे अस दुसरं सांगायचं पण प्रॉपर ऍड्रेस सांगायचा‌.
हो म्हणजे माहित नाही ना, आता माझा दुसराच कॉल आहे आता पहिल्यांदाच एका ताईने उचल्लाता.
हां...
हो आणि
कच ह.... ह.
बाकी काय करताय मग?
काही नाही बसलोय, पाऊस पडतोय आमच्याकडे दोन दिवस झाले. चालूच आहे. हूं.... दोन दिवस झाले चालूच आहे, बंद व्हायचं नावच नाही घेत हे तो पाऊस. त्यामुळे काही कामं पण नाही राहता
नाही आम्ही पण बस, आम्ही पण बसलेलोच आहे घरामध्ये. जेव म्हटलं आता बसल्या बसल्या चालू द्या ताई.
हा बसले, बसले करावच लागेल ना ते कम्प्लीट
हो ते झाल्याशिवाय दुसरा टास्क नाही येणारना त्येच्यावर परत
हा तेच आहे ना, झालेल्याशिवाय होत नाही दुसर टास्क कम्प्लीट नाही
हा
कुठे कुठे गेल्यात तुम्ही फिरायला? हो का कुठे कुठे गेल होते तुम्ही फिरायला?
फिरायला गेलो होतो आम्ही आता यावेेळेस याला गेलो होतो अ सिर्डीला गेलो होतो
होय तुमची मुलं छोटं हाय का लहान मग? हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो ताई
हा बोला बोला अटकतोय वाटत आवाज?
ब हे जाते कार्या ऍपचच हे झालं हा, हा हा नाही कॉल आला होता त्येच्यावर एक जणाचा
हा उचलायचा नाही कॉल
हा ना उचलायच नाही पण मग ते हे लगेच बंद होवून जात ना?
हो ते पण आहे
ही जे कार्या ॲप आलं का त्येच्यावर चालू राहत नाहीत मग ते बंद झाल्यावर बंद होत आवाज नाहीे येत ऐकायला
हा बरोबर हेय कॉल वाजू द्यायचा उचलायचा नाही तो म्हणजे कारण की आपलं इकड आहे ना कनेक्ट नाही होतं त्यामुळ मग आपल झिरो सेकंद दाखवतात हा त्यामध्ये आपलं बोललेलं पण वाया जातं ना
हो मी आता ते अगूदर लावलात ना त्या दुसऱ्या ताईला त्येनी लावलं होतं होता परत
होय
तुमच पहिलं ना मी साधा कॉल लावला होता तर मंग बिझी येत होता उचलला नाही
मी कॉलवर बोलत होते ना, माझं टास्क कंप्लीट कर त्यांना नंतर उचलताय म्हणून मी कट केलेला
हा, हा, हा
हा मी कॉल केलावर बोलत होत फ्रेंडसोबत त्या मुली
हा, हा
हम् काय करतात तुमचे मुलं छोटे? ऐकाला अजून लहान आहेत.
नाही मोठीय माझी मुलं
होय
हो.
कॉलेज करतात की स्कूल मध्ये जातात.
हो मोठा बारावीला कॉलेज आहे आणि लहान दहावी ला आहे आणि मुलगी एक ती आठवी ला आहे.
होय चांगलं आहे, आता दहावीचे बोर्ड एक्झाम असणार ना.
हो त्याचा अभ्यास चालू आहे त्याचा.
हा आता खूप स्ट्रीक आहे.
हो.
आता बारावीचे पण बोर्डाचे एक्झाम राहणार. फेब्रुवारी मध्ये. हा कोणती लाईन घेतली मग कॉमर्स, सायन्स?
सायन्सच घेतलेले त्यांनी.
हो का? चांगलय. बाकी तुम्ही काय काम वगैरे करतात नाही?
हो माझं मी टेलर कामच करतो आम्ही ना तर मग त्या मुळे घरीच आहे.
व्हय.
हो.
आणि तुमचे मिस्टर
तेच काम करता एकच करतो दोघेपण लेडीज टेलर.
होय मी पण आहे म्हणजे मी पण ब्लाउज शिवते. हा.
शेती वगैरे नाही मग आम्हाला त्याच्यामुळे मग हेच काम आहे.
होय चांगलंय‌ हाय.
हो.
चांगले ब्लाउज वगैरे शिवायचे.
हो आता मग त्याच्यावरच आमचं भरपूर खूप
तुमच्याकडे काय प्राईज आहे मग, असे साधं ब्लाउजांची?
प्र आता साधच तुला पण ख लाते
ऐकून नाही येतो, अटकतो आवाज.
ह ताई मला कोणाला परत कट केला चालतु त्यांचा.
नाही, आमचं नंतर करा, त्यांचा करा.
हा ना तेच
हा त्यांचाच करायचा.
हा, मग त्याच्यामुळे आवाज नाही येते आपल्याला.
हा त्यांचा करायचा, आपला नाही करायचा. आपला कट केल्यामुळे वाटलंच, त्यांच्याशी बोलून घ्यायचं.
हा, ना.
हं, नाही मग त्यामुळे आपला वेळ टाईम वेस्ट जातो ना, मग. त्यामुळे कम्प्लीट नाही होतं आपले टास्क लवकर.
हो थोड्यासाठी ते आता काय झालं मला माहित पण नव्हतं जास्त. तेच्यामुळे मी घाबरत पण होते, कॉल करण्यासाठी त्याच्यामुळे म्हटलं कस काय लावावा कॉल नवीन.
नाही, लावायचच, मी पण लावायची. मी पण किती किती जणांना लावले, पण न उचललेच नाही कोणी, कोणी माझे फोन तर.
हो का? मग आता मी सात, आठ जणांचे नंब्र घेतले त्याच्यातून, त्याच्यातून तिघाजणांना उचलला होता.
होय.
हो, आजच्या आज आता तीन तास लागल मला समज ही नाही
ह, तुम्हाला कोणी सांगितलं त्या अँपबद्दल?
अ आमच्या तिथं ते अर्पि ताई ना
हो.
त्यांनी सांगितलं होतं सेअर
चांगलयं
हो.
हम्म
तुम्हाला?
मला पण म्हणजे, रिलेटिव्हन सांगितलं होत.
हा, अदुगर खूप हेय त, त्याच्यामध्ये टा, का नाही यायच्या ते याच्या ते चांगलं होतं, पण हे फोन लावायचं खूपच हे झालं.
हां नाही, फोन कंप्लीट झाली की टायपिंग येणार ना?
हो.
हम्म, चालतय मंग
हो